अरे ते तू तुला नाही म्हनलं ग ते वाचायचं म्हणजे आपले फोन रेकॉर्ड होत समोर समोर काय
हा
तर ते चार चार हजार केले तर पंधराशे पंधराशे रुपय
हा
ह
ह अरेर माझे ना वीस वीस वीस तीस हदाखरत एकोणीस झालेले भाव
आ म ह सवा पाल
हा वी सवय हा
हेत पुच पॉ
ह ना
हा अरे मी आता विचारलो ना
हा
तर दुी होईन म्ह का पाप होतेे तर म केले म्ह आपत डे पाप ते टेबॉल आणि आपण रेकॉर्ड करायचं पल् सेट करून ऑटोमॅटिक प
आ का
ह ते सांगंतरगतात
म्हणजे आपण फक्त ते बोलायच रे कठे बोलणार ते रेकॉर्ड करायचं
ते जे बोल ना ते टाईप करायचं आपण दच काय काय बोलतो तला इथ आपण सपोज आ मराठीत बोलतो ना आपण तू काय करतो तू काय करतय गव लाग दिलायच काहीच करून तू काय करतो द्यावं लागता
सह बै पैसवंत रीिक मैस दे हा असच हा शबदलायचे
म्हणजे ते जसे सांगण तसे शब्द लिया चालाय
हा कस आहे काय कत आपण काही करायचं जेवण झालं तू कड लला असं
आता आपण बोलताय स म आतला दुसऱ्याला जाईन
हा आपण जे बोलतो ते दुसर्या जाणार अस हाय हम्म. त्यांच्या आपल्याला आहे ना कोणाच्या येतं आपल्याला काही येतात आता मी टाईप करत होतो ते याचे आले ते त्या वहिनीला त्या वडाची वडाची पूजा करायची करायची वडाच्या सीझनमध्ये काय करतात वडाच्या पुढं पूजेच काय अन् आंब्याच्या सीझनमध्ये काय दिवाळी कधी येेते काय येते त्या टाईपच करत बस त इतका वैताग आला दोन दिवस
च याला सांगावा का त येईल पण लगेच नाही येणार पहिली एकच थोडं थोडं थोडं थोडं आठ एक आठ पंधरा दिवस आठ एक दिवस
आणि आता आपली दास आपली भाऊ ते लगत दुसरे येतं का?
लगेच नाही येत, एक आठ एक दिवसांनी येतं आठ एक दिवस कॅब जातात तुझं पुर्ण आयको तुला जात
हाफ पेमेंट आलं.
हम्म आणि ते कधी आता कस पेमेंट येत हजार येतात बाराशे येतात
हा.
नंतर परत सातशे म्हणजे सातशे आठशे
आस मधी मधी येत.
हा पहिलं पेमेंट आला ना तुला बाराशे रुपये आठ पंधरा दिवसानी ते चेक करत राहायचं.
चेक करीत राहायचं.
हा त्याच्यात जाऊन चेक करत राहायचं फक्त हा. पेमेंट मध्ये जाऊन चेक करायचं, नाही तर एप्लिकेशन वर जाऊन चेक करायचं, पेमेंट चेक करून घ्यायचं कधी आलं क नाही आलं म्हणजे समज आठ आठ दिवस आ
चार आठ चार आठ दिवसाची आता मला एक एकोणावीस तारखेला आलते मग तेवीस तारखेला आले मग परत काहीतरी सत्तावीस अठ्ठावीस तारखे सत्तावीस अठ्ठावीस हा सत्तावीस अठ्ठावीस तारखेला
म्हणे दोन तीन दिवसाचा गॅप घेतय मधी मधी ते
आम्हाला आठशे पंचवीस रुपये झाले. सगळे हा त्याच्यावर नाय आले. त्या वहिनीला पंचवीस ते पन्नास करायचे तरी
आलेय का?
हा ती केव्हाच चालू आहे इथे
म आता तुझा कितवा टाक चालू आहे? दुसरा
माझा दुसरा चालु आहे आता.
चालयं
माझा एक चालू आहे त त्यांनी लिहिलेला आहे.
हा!
खोड करायचंय मला.
हा का? आणि ते किती आहे?
ते किती काय माहिती आता ते आता सध्या अपुर आहे ते, पण ते काय काय शब्द लय अवघड आहे ते, कोणताच येत नाही.
मराठीत.
काय काय शब्द इतके अवघड आहे ना काय शब्द आहे तो मराठीत समजतच नाही. ज सार्प मराठी वाचणार आणि लिहिणार आहे आहे ना? म्ह त्याला कळत काणे वापरे वा आकडे बिकडे तो ते सॉल्व करणार,
मी अदा सगळे वाचून दिले तर,
एकदा येतच नाही ते एक एक एक स एक झालं. एक सेंट झाले दुसरे दुसरं सेंट झाला तिस सें झा
ह का?
हा ते सेंड करत राहावं लागत हेच झालं त सं नाही आहे
म पाच दहा मिनटांनी या
पाच दहा मिनिटांचं काय
मग,
तू रेकॉर्डिंग केेलं पूर्ण वाक्य भेट केलं. लगेच दुसर्या येख म तुझ्या वाक्याला. तुझं सेंड करायला वाटते तिथ,
हा अस स आपल्यावर आहे किती पाटापाट वाचतो.
त किती पटकन वाचून सेंड करतो म असं.
हा!
ह ते किती काय माहिती दे नाही, माहिती किती आहे. पण ते दुसरे जे आहे ना ते ल जवळ- जवळ चार पाच होजात
दुसरे नाही क यायच्यात,
आह!
असयच आहे का?
दुसर नाही का ते तुला म्हणलं ते काय करायचं. अचब एवे आ
ह.
ल हचं जे आहे ना ते ल
आणि तु या्यासोबत ते पोर आहे त्यांना कोणते येले.
त्यांचे बोल नाही त्यां पण ते काय त्यांनी के
आता समजा माझ्याकडे भाऊ आणि त्यांच्याकडे त्यांनी मला केलं मला पण, तेंका.
का हो का.
पेमेंट
म्हणजे,
आता समजा आता तुझ्या बोलायचं असत,
हा का नाही काून पडलं तयार नाही गेल जनी लावलं त्या कॉल क्लिअर होत. पडला कॉल केला. तर मग माझे मी नाही फोन कर बा मला का यच नाही
याला मोबाईल ला बॅलेन्स पाहिजे
हम्म ब हो नाही तर
नेटवरर पाहिजे नेट
हम्प ब चाल ने
हा जाऊ दे आता किती राहिले दहा राहिले ये सात मिनिटाचा झाला येव
म बोलत राहिल ना पटापट कायम वाढतं जास्त बोलल
जितका जितका बोलल तितक असं
आता पहा पाच मिनिटांचे पस्तीस रुपये चाळीस रुपये दहा मिनिटाचे ऐंशी रुपये पाच मिनट जाणाराय का हे तेवढ जास्त
जेवढे जास्त मोठे कॉल तेवढे अमाऊंट तिची भेटती बरोबर
अस
आता तुला तो तो आल्यावर दुसरा कोणता टाक्श हाये.
तो आल्यानंतर मला नाय महित कोणाता येतो. म्हातारीला तर दोन दोन आलेले आहे. वाचायचं पण, लिहायच पण आभ्यास बिब्यास करं अ
याच्यातर गेम झा ना एक काही
आ बर बर गेम खेळायच नाहीय
आरं
ते नाही बरं आहे तू लिगली हाय अनलीगली थोडीच
ये सरकारी का
हा लिगली हाय
हाना
हम अनलिगली नाही भाऊ ते अनलिगली खेळ जाऊन माजे पार गेलं न माय
इंडीबेट नाही का इंडीबेट
अरे माय सांगू का तुला किती हाल झाले दोन्ही ब्लॉक झालेले सध्या वहिनी दहा हजार रुपये अकाउंटला ते ब्लॉक झाले
भेटले का ते
कुढं भेटता गेला नाय ना पोस्टात आहे ते आकंऊट होई लाडक्या बहिणीचे पैसे येउ राहिले त्याच्यावर
हा
झाल दहा हजार दहा दहा हजार रुपये झाले
मग घ्यायचे ना काढून ते
नाही ना काढता येत
का बरं
हे आकांऊट ब्लाक केलेले आहे धरलय ना ते पोलीस स्टेशन पोलिस स्टेशन ला जा
जायचं घ्यायचं करून
आपल्या इथ नाय ते नगरला जाव लागेल नाय तर नाशिक
नाशिकला जायचं
हा तिथ कोण ओळखीच आहे आता एक तर हाय म्हातारीचा मित्र आहे पोलीसमध्ये बोलवल तो म्हंणटला या
पाहु आपण ह ह घरीच सांगितलय आता
त्या दुसना पणल काता ते कयला जावा ना आपलं गा शेती गमत नगो आहे
हा
आपले इले आकले मोठ आकडे आहेत
किती
म आकड सांगतो ना मोठा आहे
एकक
नाही एवढं नाही पात अच्छच्छ
ह का
हम तन महिनच
एवढ्या घेतलेले तीन महिन्यात
तीन महिना्याचे दीड लाख रुप बरोबर
जास्त झालेले मग
ती महिनात त्रल तीस लाख रुपया आता इ तरवा गी तेवाहि का तीन हजार रुपये केल होत
ह ना
किती रुपयाने फ्रेज केला माहितीथला
किथे
पाचशे रुपय लाट
रेपट मी ते मोबाईल मोबाईल खराब झाला ना मग नाही त्याच्यात होते र
अनलिगली पैसे किती व येत का पाचशे रुपये
ना ना
चोरीचा पैस पाच सो रुपया आले आठ
हे जत नाही काही फ्रॉडत
नाही नाही त्याच्या मग कॉडणे म्हणून
काही परडत नाही मग नाही काही
ते
म्हजे
नम भेट साखोटेयत
येन भेट समाजत् नाही माहिती वा
चाल काय पैसे होते त्यात काळायला जाऊ जाऊ
पैच नव्हते त्याच्यात विड्रॉल केले होते मग नाही केलं
का चालतय च होऊ का ल मो आकडावा लागे
हां
ह ह ह एला नम्रतत